हॅलो बोला जेवला काय?
जेवायला बसलोय आता कुठल्या हॉटेलमध्ये आहे कामाला तुम्ही? दत्त छाया. आ दत्त छायाची खासियत काय हाय ओ मग?
दत्त छायामध्ये खासियत त मसाला डोसा लोणी डोसा उत्ताप्पा
हा हा मग सांबरची रेसिपी सांगता काय?
सांबरची रेसिपी सांबरला कुठलं सांबर तुम्हाला पाहिजे?
इडली सांबार सांगा इडली सांबार आम्हाला इडली
इडली सांबर ला सुरुवातीला तुम्ही पातेलं घ्यायचं पातेल घेतलं पातेल्या मध्ये थोडं तेल घालायचं त्यामध्ये मोहरी घालायची
हा हा
जिरं टाकायचं कढी, कढीपत्ता टाकायचा. हा. त्यामध्ये चिरलेला दुधी भोपळा टाकायचा.
आणि दुधी भोपळा अव्हेलेबल नसेल तर, बटाटा जास्त घातलं चालते काय?
दुधी भोपळा यई वेल अवेलेबल नसेल- तर आपण मोठा भोपळा घ्यायचा. केवढा मोठा? द
खायचा भोपळा?
हा. खायच भोप -
नाही खायचा भोपळा आम्ही ओ खात नाही लई. मग दुधी भोपळ्याच्या ऐव- -जी काय वापरत्यात? माई आम्ही आता रेग्युलर- करायच तर घरात मग, शेवग्याच्या शेंगा नाहीतर मग वापरतो.
ते पण चालते.
हा. तेच कि. कस चालू ए? हा.
ते लाईनच द्यायचं असतए.
हा हा. तेच म्हटलं चालते का विचारू.
ते तुम्ही त्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं. फोडणीमध्ये, हां. ते थोडस भाजून घेतल की त्यामध्ये पाणी ओतायच- पाणी ओतल्यानंतर ना? गरम-
हा.
आपण बनवलेला स उ सांबार मसाला टाकायचा. सांबार मसाला टाकून घेतल्यावर ते पूर्ण- शिजवून घ्यायच. शिजवून म्हणजे उकळ उकळून घ्यायचं. उकळून घेतल्यानंतर, त्यामध्ये मुग मुगाची डाळ, तूरडाळ-
हा. हम्म.
ती पहिला शिजवून घ्यायची- शिजवून घेतल्यानंतर ते स त्यामध्ये ओतायच.
हा.
ओतल्यानंतर त्याला पूर्ण उसाळ येईसपर्यंत -
उकळी काढायची त्याला? उकळी काढायची.
चिंच टाकायची आपण चवीनुसार. खाऊन झाल्यावर सांगणार का काय आता. खाऊन झाल्यावरतीच - शिजायला तर पाहिेजे का नको? काय शिजायच्या आधीच तुम्ही सांबार खायला लागलाय.
पुढ पुुढ. पुढ
चिंच टाकायचं. गुळ टाकून घ्यायचं त्यामध्ये- कोथंबीर, कोथंबीर टाकून घ्यायची त्यामध्ये चिरून.
हो
टाकला काय सगळं? हां. टाकलं. आणि त्यामधे हळद ह ह ह ह- हळद कोण
तुम्ही सांगा कशी टाकणार आम्ही? हॉटेल मध्ये ति जाते का तुम्ही जाता?
ते बरोबर आहे. पण तुम्ही काय, सगळं ऐकूनच घेईना की? काय काय घालायच- उगीच काहीतरी बडबडायलाय की तुम्ही. सगळ व्यवस्थित-
आम्ही जे. आम्ही हॉटेलमध्ये आलो की नाही तर रेसिपी विचारत बसू काय? ते खाय- कवा खाईन आस होतय आम्हाला. आत्ता - ता उगाच फोनवर बोलायच म तुम्हाला रेसिपी विचार ला नवीन. ह. बर मग- आ. इडलीचं मग बॅटर तयार करताय त्याच्यात उडदाची डाळ जास्त प्रमाणात वापरता काय? ता? रवा वापर- ता जास्त प्रमाणात इडली रवा
किलो घेतला की त्याला अर्धा किलो डाळ घालायची उडदाची तांदूळ नाही आत. तांदळाचा रवा इडले रवा तुमचा तयार असत त्यामुळे राव तांदूळ घायची काही गरज नाही आपल्याला
हा आणि मग डोसातेन करासाठी तर मग तांदूळ वापरता.
इडली तयार करणार आहे का डोसा तयार करणार तुम्ही निम्मा नीमच काय तरी सगळ तुम्ही विचारालाय.
अ.
पूर्ण टोट माहिती आहे एका ह्याची पूर्ण माहिती घ्या मग दुसऱ्याची माहिती घ्या मग तिसऱ्याची माहिती घ्या. तुम्ही पहिला ते सांबरच निम्यावर गेलं. तर इडली निम्म्यावर गेली त आता तुमचा डोसा निम्यावर गेला.
मग आम्हाला सगळ्याचीच माहिती पाहिजे आम्हाला हॉटेल चालू करायचय. ह. नवरा माझा शेफ आहे गप बसा. आम्ही नुसता हाताखाली थांबणार आहे.
हाता घायला थांबून मग त्यो जे बनवणार आहे त्यो
हो. आई ग. हो.
एवढं एवढं आस नाही हो गंप बसा आता मॅनेजमेंटचा कोर्स लावणार आहे मी हॉटेल.
मॅनेजमेंट कोर्स ला तुम्ही गेल्या तुम्ही पयला काय शिकणार.
पहिला क त्या चाकू कसा धरयचा ते शिकवतत.
तुम्ही इडली इडलीचं राहूद्या डोश्याचं सांगा आता मग डोश्याला काय बेटर वापरता. मग ते सांगा काय जे सांगत ते सांगा.
सुरुवातीला इडली रवा भिजून घ्यायचा उडदाची डाळ भिजवलेली असते आपण पण भिजवूनच घ्यायची इ उड उडीत डाळ
हा ह् ह.
एक किलो ला दोन ग्लास म्हणजे अर्धा किलो डाळ घालायची. अर्धा किलो डाळं तुम्ही पाण्यामध्ये भिजून घेतला. कमीत कमी कमीत कमी एक तास भिजून घ्यायची.
हा हा.
ते आपण मिक्सरला लावून घ्यायचं बारीक करून डाळ तुमचा रवा भिजलेला असते. उड्डाळ भिजली तुम्ही मिक्सर ला लावून बारीक करून घेतली आहे. ती त्या इडली रव्यामध्ये मिक्स करून घ्या पाणी काढून
हा.
किती वेळ भिजत ठेवायचं. पेली रवा काय एक दहा मिनट भिजवला तरी चालत. उडा ह डाळ तुम्ही बारीक करून घेतलेली आहे. ती त्यामध्ये मिक्स करून घ्या.
हा.
पूर्ण एक जीव करून घ्या.
हा.
पुढ सांगा त्यामध्ये चवीनुसार मीठ. टाका.
हा.
चेक करून घेतल्यानंतर ते बेटर आपण संध्याकाळी आदल्या दिवशी लावतो इडलीचं.
हा त्यात साखर पण घालाय लागत्या.
साखर वगैरे काय घालायची नाही.
हा.
दुसऱ्या दिवशी सकाळी आपण इडलीवजा, इडलीच्या भांड्यामध्ये
हम्म.
पाणी गरम करून घ्यायचं.
हां.
पाणी गरम करून घेतल्यानंतर न इडलीच, जे आपण प्लेट आहेत, त्या प्लेटला थोडं तेल लावून घ्यायचं.
हा.
तयार केलेलं बेटर आपण त्यामध्ये त्या प्लेट मध्येच थोडं थोडं टाकायचं. इडलीच्या आकाराच. ते तुम्ही गरम झालेल्या पाण्यामध्ये त्या प्लेट, ठेवायच्या साच्यामध्ये. साच्यामध्ये ठेवल्यानंतर कमीत कमी एक अर्धा तास त्याला
वापून घ्यायच. वापून घेतल्यानंतर तुम्हाला ती, एक अर्धा तास. वाफ दिल्यानंतर न एक, तयार होती इडली तयार होती.
हा.
वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही दहा मिनिटानंतर ती इडली खाण्यासाठी घेऊ शकता.
हा.
अजून काय काय बनवता काय काय बनवता. आम्हाला सगळं येत बनवायला, हा मग कणी हॉटेल मध्ये जेवणं सगळ असतय जेवण आमचं, शाकाहारी जेवण असतय, शाकाहारी जेवण
फक्त पौर्णिमेच गर्दी असत्या का इतर वेळेस पण गर्दी असतया.
रोज गर्दी असती.
हा हा.
मग रोज तरी पण डेली तुमचं, हे हॉटेल आम्ही कामाला आहे आमच आमच स्वतःचा धंदा नाही आहे.
पण अंदाजे किती होत असेल मालकांचा फायदा.
बेनिफिट किती असतय हॉटेल लाईनला, हॉटेल लाईन ला बेनिफिट पण निम्म्याला निम्मा असत पन्नास टक्के असतय.
हा, म्हणजे सगळ्याच पगार जाऊन हे ते सगळं. बाजार हा, हा हा, पन्नास टक्के म्हणजे कमी झालं होय ओ. ऑर्डर यायचे, हा मग, हा.
तुम्हाला आणि काय माहिती हावी हाय.
सांगा अजून काय माहित असल तर आमच्याकड हॉटेलचं काय जास्त त नॉलेज नाही आहे.
हा, म कसलं नॉलेज आहे तुम्हाला?
खायचं सांग खायचं.
तुम्हाला काय काय आवडतं.
मला मला जास्त मसाले मसाले बसची रेसिपी सांगा, कसा पुलाव व्हेज पुलाव कसा बनवता. अं जेवण ल लग्नाच ते जेवण असलं इव्हन अ हॉटेलमध्येध्ये कसं बनवत तुम्ही पुलाव त्यात काय काय घालता.
ती तुम्हाला रेसिपी उद्या सांगण्यात येईल.
मग आता सांगत की आता काय काय वापरायचं ते तर सांगा.
तुम्हाला हय ती सुरुवातीला माहिती दिलेली आहे रोज आम्ही जर हीच माहिती रोज एकदाच दिली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुठली माहिती द्यायची.
रोज आम्ही नवीन विचारणार रोज
आम्हाला रोज रोज तेच सांगायला लागणार. कारण आम्ही हॉटेल लाईनचा धंदा करतो, आम्हाला हॉटेल लाईनच सांगणार, आम्ही दुसरं काही सांगू शकत नाही. मग तु सांगा जेवलाय की म जेवालेणार जवा जेवय बसले जेवायला आले मेथीची भाजी आहेाय. वरण्याची आमटी आहे पांढरा भात
हा. चालते हा चालते ठेवू काय मग हा.
बरोबर ठेवा ठेवा.